हां बोला मॅडम.
हा मी वर्षा बोलते.
हा बोला ना मॅडम मी पहून बोलतोय.
हा मी आर्या ॲप वून बोलते.
ओके.
हा मला आरोग्यविषयी तुमच्याशी बोलायचां आहे.
हा बोलूया मॅडम बोला ना.
हा तुम्ही आरोग्य आरोग्याची तुमचा कशी काळजी घेताय.
हा सर्वात पहिलं तर मॅडम मी सकाळी लवकर उठून माझ्या दिवसात सुरुवात होते.
परत आ सकाळी लवकर उठल्यानंतर मी काय असेल ते माझा एक्सरसाइज वगैरे करतो. एक्स करून माझी डेलीची जी लाईफ त्याला त मी फॉलोअप घेतोय त्यानंतर थोडा डाई डाईटमध्येध्ये सुद्धा माझा जरा जास्त फोकस असतोय. डाईट शिवाय आहे. म्हणजे आपलं शरीर त्याशिवाय हच नाही आहे. असा विषय असल्यामुळे मी डाईट वर सुद्धा मी हे करतो.
हा हा.
तुम्ही मॅडम कसं करतात मला जरा जाणून घ्यायचं होतं.
अ मी सकाळी लवकर उठतय माझा एक्सरसाइज असतो. हाऊस स्ईप असल्यामुळे मला सकाळीच वेळ भेटत
ओके
जितका वेळ भिटकल तितका मी एक्स एक्सरसाईज करते.
ओके ओके.
हा हा
मग मॅडम तुम्ही डाईट वगैरे तुम्ही कसं करताय मॅडम? मला जरा जाणून घ्यायचं होतं ते?
हा सांगते ह अ मी डाईटमध्येध्ये उकडलेले अंडी किंवा भिजवलेले हरभरे अ मोडं असं खाते. नाहीतर मग सालाडा असं खाते.
हा हा ह मग मॅडम त्याच ते टायमिंग वगैरे कसे काय करताय तुम्ही? तस म्हणजे एक टायमिंगला सर्व खाता काय?
होय होय नाशत्याच्याऐवजी तेच खाते. नाशत्याच्याऐवजी तेच
हा हा हा मग त्याच्याने मॅडम तुमच्या बॉडीत फरक काय दाखवला?
अ होय होय भरपूर असा प्रोटीन मिळतोय दिवसभर असा ताणतणाव काही होत नाही. भरपूर एनर्जी असते.
हा म्हणजे एनर्जी राहते सगळ्यात महत्त्वाचं.
हा तुम्ही कसा डाईट करता?
हा मॅडम माझा पण तसच असतोय जरा अ कडधान्ये वगैरे बोईल अंडी
हा हा
असच आणि मी बाहेरचं वगैरे म्हणजे जंक फूड वगैरे पूर्ण अवॉइड करतो.
हा हा
जंक फूड वगैरे प्रपर म्ह म्हणजे त्याला जास्त मी प्राध्य देतच नाही.
हा
आणि तसंच मी घरच्यांन सुद्धा मी ते खायला देत नाही म ते आपल्या आपल्या आरोग्य म्हणजे आपल्या आरोग्य संगच आपल्या घरच्यांची पण आरोग याची काळजी घेतलीच पाहिजे ना. हा मग ती मॅडम मग तुम्ही सुद्धा घेत असणार तुमच्या घरच्यांची काळजी.
होय होय घेते नाही माझ्या घरच्या मी माझ्या घरच्या ना मी जस करते ना तसंच माझ्या घरच्याकडून मी करून घेते.
ओके ओके ओके म्हणजे तुम्ही जसं म्हणजे जास्त वेगळं काय वेगळं कोणतं असं काही हे नाही आहे.
हा नाही नाही मी जसं करतेय त्यांना पण तसंच फॉलो कराय असतं मी. बाहेरच काय काय खाऊ देत नाही. जंक फूड काय खाऊ देत नाही त्यांना अस काय असेल ते घरचं खाऊच
ओके ओके ओके मग सकाळी सकाळचा तुमचा जो डाईट असतो तो स्वतःचा जो तुमचा डाईट असतो तसच तुम्ही पण घरच्यांना स्वत दताय अग.
हो हो घरच्यांना बी माड्यास मी जसं करते तसंच त्यांना पण दे ते.
ओके ओके ओके
कारण आपण जर हेल्दी असलो तर घरची हेल्दी असणार त्याच्यामुळे पहिला मी करते मग. घरच्यांना काय असलते
बरोबर आहे मॅडम बरोबर आहे.
ह हां
मॅडम बाहेरचे बाहेरचे वगैरे कसे म्हणजे आता अ वर वगैरे असतात आपल्या आता आपण आता स्वतः एक म्हटलं की बाबा घरचे आपले अ आरोग्य घरचे आपण कसे घरच्यांचं वगैरे आपण हे करतो काळजी घेतो आरोग्याची. तशीच आपल्याला म्हणजे मला सुद्धा वाटतं की बाबा आपण आजूबाजूच्या लोकांचे किंवा आपले नातेवाडक्यांचे. अशी काळजी घ्यावी असं मला तर वाटते मग तुम्ही मी सु. माझा एक छोटासा प्रयत्न असतो दरोजचा की बाबा. असं असं काहीतरी कधीतरी ऍक्टिव्हटी करतो मी मग मला मॅडम. तुमच्या तुम्ही काय करता त्याच्याबद्दल मला जरा जाणून घ्यायचं होत.
हा मलाही असं वाटतं की बाबा आम्ही जसं निरोगी आहे तसं बाहेरची पण निरोगी असली पाहिजेत असं मला पण वाटतय माझ्या नजरेच्या माझ्या नजरे जे येतं ना बाबा लहान मुलं जंक फूड खायला गेऊत मी त्यांना सांग कि बाबा खाऊ नका काही चुकलीचं आहे शरीरला चांगलं नाही आहे जर व्यक्ती मोठी व्यक्ती असली तर मग त्यांनी काहीत अस चुकीचं करत असले. धूम्रपानतन करत असले तर त्यांना सांगते करू नका लहान मुलांना हे घातक्या त्यांच्यासमोरही करू नका आणि तुमच्या शरीराला सुद्धा हे घातक्या असं सांगते मी त्यांना
हां हां हां
जितकं होईल तितकं माझ्याकडून सांगते मी त्यांना
या अर्थाने सांगताय का बरोबर आहे बरोबर आहे ब ब माझी हे झालं आपल्या आजूबाजू नचं मग मॅडम आरोग्याबद्दल आणि काय बोल बोलू शकाल मॅडम म्हणून
आपण आरोग्याबद्दल काय बोलू शकाल म्हणजे आता आपली तब्येत चांगली तर आपण सगळं काय करू शकतोय
हो हो हो
आपल्या तब्येत चांगली तर आपण सगळं काही करू शकतोय त्यामुळे आपली तब्येत पहिला सांभाळायचं मग सगळं काही ना बाहेरच खाणं चांगलं असतंय पण अ जिभेसाठी चांगलं शरीरासाठी चांगलं नसतंय ते बाहेरच.
बरोबर आहे बरोबर आहे मॅडम
हा त्याच्यासाठी आम्ही बाहेरच काही खात नाही तुम्ही बाहेरच खाताय हॅलो हॅलो
हॅलो हा सॉरी मॅडम माझं जरा कॉल कॉल आला होता दुसरा त्याच्यासाठी मी हे केल बोला मॅडम बोला
हा म्हणजे तुम्ही बाहेरचं खाताय का असं म्हणत होते मी
बाहेर तर मी जंक फूड अवॉइडच करतो पूर्ण टोटली आमच्या घरच्यांना सुद्धा मी घरच्यांना सुद्धा मी काही घेत नाही आरोग्य रोग म्हणजे मॅडम माझ्यासाठी तर एकदम मौल्यवान गोष्ट आहे
हा चांगली गोष्ट आहे
हम्म
हा हा हा मग तुमची लहान मुलं ते घरी असतीलच
हो हो हो
मग ते असं बाहायचं पाहिजे असं म्हणत नाहीत कधी
काय
बाहेरचं खायचं मग म्हटले तर मग तुम्ही त्यांना काय खाऊ देता बाहेरचं खायच असलं तर त्यांनास्नी
हा मग तस मग कधीतरी मग वेकेशनला वगैरे गेलो तर जास्त करून मी घरच प्रॉप घरचच तयार करून मी घेऊन जातो म्हणजे काय म्हणजे असं स्नॅक्स वगैरे स्नॅक्स वगैरे म्हटला तरी स्नॅक्स म्हणजे म्हटला तरी जरा आपल कडधान्ये वगैरे काबुले फुटाणे
हा हा मी पण तसच करते चांगली गोष्ट आहे
घरीच प्रिपरेशन करून देत सगळं काय असेल ती बाहेर आम्ही जाऊन काय असेल ते खाऊन हे करतोय जास्ती करून म्हणजे कधीच तरी झालं तर मग थोडंफार कधी बाहेर गेलो तरी पाणीपुरी आणि भेल ह्याच्या व्यतिरिक्त दुसर काही खाईत नाही म्हणजे ऑइली फूड आम्ही जास्त करून अवॉइडच करतोय
हा हा हा मी मी तसच करते लहान मुलांना काय असेल ते घरचंच
हा मग ऑइल सुद्धा एकदम आपल्या शरीरातील घात घातकी असतय
हा हा हा
तुम्हाला काय वाटतंय याच्याबद्दल
मला वाटतं की बाबा लहान मुलांना बाहेरचं काही खाऊ दिलं नाही पाहिजे कारण काय असेल ते घरचं तुम्ही जे सांगितलं ना तसच सगळं मीही ते सगळं देते लहान मुलांना
हां ते ऑइल ऑइल तर एकदम एकदम अ म्हणजे हाय शरीरात थोडंफार चांगलं आहे खरं एकदम पण हे आता जरी सध्या तरी बघताय जर अ हार्ट अटॅकचं प्रमाण आपल्या देशामध्ये तर भरपूर झाले
होय होय
हा मग त्याच्यामुळे ऑइलमुळेच ते जास्त करून त्याचा प्रभाव उद्भवतोय म्हणजे ऑइल तरी एकदम घात तशाच प्रकारे साखर साखर या पदार्थाबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय
साखर ही मुळात कुणीही खाऊ नये साखरे मुळे वजन वाढत आणि शुगर होते लहान मुलांना तर शुगर साख
आपल्या म्हणजे शक शुगर होते म्हणजे आपल्या शरीरात रक्ताची आपल्या शरीरातील रक्तात शुगर वाढते का
हां
हा हा हा
लहान मुलांना देऊच नाही साखर मोठ्याने पण खाऊ नय लहान मुलांना पण देऊ नये
हा हा मग साखरेने मॅडम काय होते म्हणजे असं काय
अ साखरेमुळं नाही साखरच देऊ नये लहान मुलांना असू दे मोठ्यांना असू दे
हम्म हम् हम्
वजन वाढलं जाते साखरीमुळं.
वजून वाढलं जातं अंगातील चरबी आपल्या वाढली जाते. हे सुद्धा होऊ शकते ना असं मला. असं मला तरी वाटते.
हा हा बरोबर आहे की.
हां. तेच तर आता आणि परत मग आरोग्याबद्दल मग फळा फॉर्म मध्ये तुम्ही काय समाविष्ट करताय
काय म्हटला
फळ फळं वगैरे तुम्ही खात असणार आरोग्याचं तुम्ही एवढं तुम्ही एवढ्या चांगल्या आहात असल्यावर अर फळांमध्ये तुम्ही काय काय घेताय
हो फळामध्ये आम्ही सफरचंद, केळी, मोसमबी...
हा हा हां.
आम्ही सगळीच फळं खातो.
हां. ठीक आहे ठीक आहे मॅडम मग मी जे तुम्ही सांगितला... त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो. कारण की मला थोडीफार म्हणजे डाऊट होता ते क्लिअर झालं माझ्यासाठी.
हा हा हा.
हा.
अ चालत थँक्यू हं.
ठीक मॅडम ठीक आहे मॅडम.
हां.
ओके.